हा
हा कसे आहात
मस्त मजेत मजेत झालं ग काम आवरेन सगळं घरातलं
हो झालं आताच झालं आवरली सगळी कामं
बर बर बरेय
हो मी ना त्यावेेळेस त्या दिवशी ना मी एका न्यूजमध्ये असं वाचलं होतं
हं हं
मुंबईबद्दल थोडीफार अशी माहिती तुम्हाला श करू का ती
बोला ना
आता आपल्या मुंबईमध्ये कस झालंय आहे माहितीय का मुंबई ची ही लोकसंख्या तीन कोटी एकोणतीस लाख आहे
अच्छा
हा असं दाखवलं गेले आहे म्हणजे असं रिसर्च झालेला आहे
हम् हम हम्
हो आणि इतकी लोकसंख्या आहे पण त्याच्यामध्ये पुरुषांचे प्रमाण एक हजार आहे
अच्छा
आणि स्त्रिया ह्या आठशे अकरा या्या प्रमाणात
अच्छा
हो
म्हणजे कमी येत पुरुषांपेक्षा
शा हो तेच ना आणि त्याच्यामध्ये मग रोजगार करिता गावाहून मुंबईकडे पुरुषांचे स्थलांतर होतात तेत मुंबईमध्ये हो तेच हे
बरं
हॅलो आवाज येतय का मला थोडा ब्रेक झाला? हॅलो
ब जास्ती क
ह हॅलो एक मिनिट मला नाही आला आवाज हॅलो हा हा आता आला आता आला हा त्यांच्या बाईक का गावेच असतात हो हो हो आता आला हा मग तेच गाव हो हो मला येतोय
ओके हो
हां बोला ना काय बोलतय हा रेंज रेंज नाही येते ना जरा उभी राहते
हॅलो तुम्ही जरा खिडकी पाणी वगैरे राहात का जा जरा पशी
हो राहिली आता येतोय मला व्यवस्थित आवाज तुम्हाला येतोय
हो मला येत तस आहे
हम्म हम्म
हो हो मला येतो आहे आवाज ते मगाशी कस झालं बोललो ना मज मला आवो आहे बोलून जमाना झाला होता ते तुम्हाला उशीरा आला तिकडे नेटवर्क मु कसं असेल
हा तेच तेच तेच त्याच्यामुळेच हा मी कुठं होते हा ते गावाकडून स्थलांतर होत आहेत
बरोबर आहे
रोजगारासाठी आणि मुंबईमध्ये कशी मुख्य भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश कोकणी ह्या भाषा बोलल्या जातात
हो
हा म्हणजे ह्या सगळ्या भाषा बोलणारे सगळे व्यक्ती येतात
बरोबर आहे
मुंबईमध्ये रोजगारासाठी
हो
मुंबई हे मोठे पेट आहे ना मोठे शहर आहे ना
हम्म
आणि तिथं मुंबईमध्येध्ये एक मोठ कारागृह आहे आर्थड रोड ला जेल
हो आग तर रोड जा येईल
गर
आठतार रोड छान आहे छान नाही येते
म्हणजे असं मोठ मोठं आहे असं म्हणण्याचा उद्देश मोठं हा आणि मग त्याच्यामुळे काय झालंय विकसनशील देशातील शहर मोठ मो्या प्रमाणात असल्यामुळे इथ अति नागरिक अधिक हा इथं अति नागरीकरणामुळे हॅलो हा म्हटलं गावाकडून इकडे सगळे स्थलांतर होतात ना तर त्याच्यामुळे इकडं खूप सारे पब्लिक झाल्यामुळे गरिबी, निषकृष्टी सार्वजनिक आरोग्य बेरोजगारी
हमम हम.
पायाभूत अश्या समस्या निर्माण होतात एकत.
अच्छा बरोबर ते बरोबर.
अत अतिस्थलांतरामुळे त्याच्यामुळे वस्त्या झोपड्या ह्यांची वाढ होत आहे.
बरोबर.
हमम म मग त्या हाआ. मग आता लोकसंख्या जास्त झाल्यामुळे झोपडपट्टीच पण प्रमाण जास्त वाढत चालय.
हो.
मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.
बरोबर.
हा असं झालेलं आहे.
बरोबर.
तेच ना. अजून काय नाय मग तेच मग लोकसंख्या वाढली मग म ह्या सगळ्या कारणामुळे लोकसंख्या वाढलेली आहे मुंबईची.
हो बरोबर लोकसंख्या त्याच्यामुळेच वाढली. स्थलांतरित लोक खूप आहेत आत आहेत मुंबईमध्ये त्या लोकसंख्या वाढली आहे मागे कारण पण असे की जिकडून ही लोक येत आहेत. मुंबईमध्ये त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये कामाचा स्त्रोत उपलब्ध नाहीये आणि जे काय आहेत. काम होतं त्यांना ते पैसे टायमवर भेटत नाहीत. कधी कधी त्रास होतो पैसे भेटतच नाहीत काम पण नसतात. त्यामुळे मग त्या लोकांना माहितीये मुंबईमध्ये मला काम केलं की मला पैसे भेटणार त्यामुळे मुंबईत खूप स्थलांतर झालेलं आहे कामासाठी लोकांचं.
हमम.
आणि त्यामुळेच झोपड्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे.
हम
तर पाऊस त्यामध्ये प्रॉब्लेम होतो पाणी नदीनाले तुंबतात वगैरे. कारण कचरा पण होतो तेवढा आता लोकं आहेत एवढी. आता शहराची कॅपासिटी आहे दिवसाला दहा लाख इंटर खाऊन न्यायची इथे दिव शंभर लाख एक करोड लिटर पाणी जमा होते तर ते
हा हो आ येतोय ना आवाज.
नाही तर मी कायच बोलत नाही शांत बसले घाबरले की काय?
नाही नाही तुम्ही बोलत होते ते ऐकत होते.
अच्छा.
हा तुम्हाला पण, तुम्हाला पण बरीच माहिती आहे मुंबईची.
हो, ते सगळ्यांनाच आता थोडस कळत तर मुंबईच कसं झालंय ते. लोक फक्त बोलतात मुंबई तसं आहे मुंबईत तसं आहे पण ते काय त्याच्या मागची काढण पण शोधून घेतली पाहिजेत ना.
हो, तेच ना.
त्यास मुंबई शहराची आता कॅपॅसिटी संपली. अजून माणसांना समावून घ्यायची. आता मुंबईच्या बाहेर काय मुंबईच्या बाहेर बाहेर लोक जायला लागले तर नवी मुंबई पण भरत आली, मुंबई त, जागा नाही म्हणून नवी मुंबई झाली. ठाणे झालं, ठाण्याच अप्पर ठाणे झालं. पण ते पण सगळं भरत चाललंय त्याच्यामुळे कसं इकड सगळं मुंबईत भरच चाललय लोक खूप त्यामुळे त्या शहराची कॅपॅसिटी संपत चालली आहे.
हम्म तेच ना. म आता पुढे कसं काय होणार काय माहित आता? अशीच लोक आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त रोजगार उपलब्ध आहे, बाकी इतर ठिकाणी कुठच नाहीये.
नाहीये.
हा त्याच्यामुळे लोकांना इकडेंच यावं लागतं इकडं कोणी आला तरी मुंबईमध्ये कोणी उपाशी राहत नाही. होय दोन वडापाव खाले तरी त्याच
बरोबबर, बरोबर आणि मुंबईत माणूस दिवसाला काही नाही करता जरी बसला रस्त्यावरती तरी तो दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये जरी कमऊ शक हो, भिकारी भीक जरी मागली तर दिवसाला महिन्याला पंधरा हजार रुपये कमवू शकतो माणूस भिक मागून पण.
हो.
आणि काम करून तर अजूनच कमवू शकतो म्हणून मुंबईत वाढत चालली लोकसंख्या.
हो ना, तेच ना, बाकी इतर कुठल्या देश त्यामध्ये, मुंबईमध्ये जेवढी फॅसिलिटी उपलब्ध आहे. म्हणजे कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी, काही ठिकाणी मिळतात. ते इतर ठिकाणी नाहीय इतर ठिकाणी, भले जॉब असेल तर बाकीच्या गोष्टी महाग असतात, इथं कसं, काय काही ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. म्हणजे ज्यांनला ज्याची कॅपॅसिटी नुसार त्यांनला तेथे मिळतं. राहायची सोय, खायची सोय त्याच्या त्याच्या त्याची कॅपसिटीच्या, तेवढ्याबद्दल.
बरोबर, मुंबईत एकाच ठिकाणी, माणूस एकच समजा एरिया एक, मुंबईचा एखादा एरिया. त्या एरियामध्ये माणूस, दोन करोडच्या घरात पण राहतो. आणि, दोन हजार रुपयाच्या चाळीमध्ये पण त्याच एरिया मध्ये राहतो.
हो.
त्याच एरियामध्ये माणूस ताज हॉटेलमध्ये पाच हजाराची, सहा हजाराची एक डिश खातो. त्याच ताज हॉटेलच्या बाहेर माणूस पंधरा रुपयाचा वडापाव पण खातो. असं आहे. मुंबई मुं मुंबईमध्ये कोणी उपशार राहात नाही. मुंबईमध्ये कुणाच्या हाताला काम नाही असं होत नाही.
हो ना चालत.
ठीक आहे घ्या काजी हो हो.